हॅलो.
आवज येतोय का?
हा येतोय.
काय करालीयास? हम्म, म?
आणि तेच लय
काय हाय की जेवलो. हम्म.
हा हा पाऊसरा
होय हाय की इथ. तिकडं?
होय हो हाय की.
हम्म हम्म. मग काय किलतीस?
आज काय मिसाळ केली होती.
होय काय काय घातल त्यात? आम्ही धपाटे केलत.
ते जिर, मोहरी परतून घेतलो. मटकी भाजून घेतली हुती. आणि म त्यात काय चटणी, मीठ, हळद
हम्म.
गरम पाणी वतल मटकीत आम्ही
हा.
फरसाना, कांदा, टमॅटो शेव
हा.
हा हा जातीत.
हम्म, होय. मग आम्ही बी धपाट केलं त्यात मग त्या पीठ तांदळाच जरा गव्हाच जरा जोंधळ्याच जरा.
हां!
मग तीत म दळून त्यात जरा चटणी मीठ ओवा. आणि खां दोन मिरच्या कोथिंबीर जिर.
हा हा!
हूं आणि ते असं नवीन पद्धतीने केलं. दाय बारक बारक गोळ केलं, जरा खाली तेलाच नक लावलं.
हा हा! मंग.
तेेला-तेेलाच नग लावलं, खापटलं अस आण ते तळल.
हं हं थापून केला नव्हता काय.
थापून केलं नव्हत, नवीन रेसिपी बघाव म्हनंलं.
हा हा!
हूं छान झालत का?
हा हा तेलकट होत नसत की तसं.
होय
ह हा!
होय केल पाहिजे की रोज नवीन, नवीन.
व्हय पावसाळा आहे.
पावसाळ्यात काय गरम गरम पदार्थ खावू वाटत्यात.
होय आता उद्या भजी करायची.
ये पन तेलकट नही पौष्टिक पण खाल्लं पाहिजे तेवढं.
होय पोस्टिकं बी खाल्लं पाहिजे.
आणि काय गणपती जवळ आले आता.
होय गणपती जवळ आलाय की.
आता पावसाळा सपल्याशिवाय काय त्याला डेकोरेशनचा हात घालायचा नही. आमच्याड
हा हा!
तुमच्यात गौराय असत्यां त ना?
होय अस्यात की.
हा हा!
हेवर असत्यां, अ मग दुसऱ्या दिशी आम्ही गणपत जायच्या दिशी म दोरं घ्यायचं असतय मग त्यासनी बायका बोलावायच सकाळी उठल्या उठल्या. म त्या बायका सं, बायका म. ते सुपास घेत्यांत, ओट्यात घालतात पाच वेळा म ते बायकसनी आपण फुलवायचं, मग त्या बायकासनी आपण जरा परसाद म्हणून दही, भात घालायचं द्यायचं हातावर मग पानाचा विडा, जरा एक ते जर वाळूक ठेवायचं मग ते द्यायचं
हं, हं.
हं, हं.
त्याला ववसा म्हणतात नाहो.
हा त्याला ओवसा म्हणतात. ते काय सगळ्यांच्यात नसतं. ठराविक घरांच्यात असतंय.
हं, हं.
हं, मग आमच्यात संक्रांतीचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतोय
हा
मग प्याला आम्ही संक्रांत झाली, सकाळचं गोड जेवण झालं, संध्याकाळी बायकांसनी मी बोलवतेव. हं बायकांसनी बोलवल त्यासनी कायतरी वा नाही सगळ्यांच्यात नसतंय, ठराविक लोकांच्यात असतं. हं महाड कोणाला बोलवायचं मग आता वाण म्हणुन द्यायचं काय तर अस. नाहीतर डबा.
हं ते महिलांसाठी.
हं महिलांसाठी हळदीकुकंवाचा कार्यक्रम.
हा, हा.
पौष्टिक पण काय तर मग तीळाचं ते. हे द्यायचं गोळ्या द्यायचं घरात ही बनवायच. ते गुळ घालायचं गुळ, तीळ घालून असं गोळ करायचं.
हा ते थंडीच्या दिवसात पण चांगलं असतंय खायला.
होय. मग आमच्या ओवसा म्हणून प्रत्येक बाईच पाच-पाच-पाच लुटकी घालायचं मग आम्ही पाच जनी याच्यात - पंचवीस लुटकी पुंजायची.
मग? मग त्या लोटक्यातन थोडक्यात सगळं साहित्य घालायचं एक-एक-एक-एक सगळं मग बायका. हं वटी म्हणून.
वटी म्हणून आपण ते. शेतातलं ऊस आणायचं, ऊस बारीक करायचं, गाजर बारीक करायचं. परत सोलानं घालायचं, शेंगा घालायच्या असं सात सात जिन्नस करायचं वटाना, हरभरा असं. सगळं मिक्स करायचं. आणि मिक्स केल्या कि मग. ते बायकांच्या वट्यात दोनदा-एकदा घालायचं. आणि मग दुसऱ्यांदा वण घालायचं. मग..... आ
मग
तू मग काय चाललंय? नाहीतर मसाला द्यायच.
ह हा हा
हं बरच महिलांच्या समस्या काय नाही. हमं गणपती हरतालिकीची पूजा असत्या, ते आपण उपवास करायच.
गणपती वेळी नस, गणपती वेळी असत्या.
गणपतीच्या आत आदली दिवशी गणपतीच्या आदलीदिवशी हरतालिकेचा उपवास असतो.
हा हरतालिकेचा उपवास माहिती आहे?
ते पण मग शंकर पार्वतीची पूजा करायची. बारा वाजता, साडे अकरा बाराला. हम्म त्याला आणि बायका येत्यात हळदी कुंकवाला. खारीक खोबर खायचं फळच खातात. फळच खायचे उपवास कडक असतो ओ हम्म हम्म
दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात ना?
दुसऱ्या दिवशी उठले उठले की. खायचं सोडायचं मग गणपती येत दुसऱ्यादिवशी नाहीतर एक एकदा गणपती दिवशी बी हरतालिकेचा उपवास असतो. गणपती पण येते आणि हरतालिकेचा उपवास बी दोन्ही पण असत्यात.
हा हा त्याची कथा वाचायची असत्या न्हव.
होय पुजेची आपण ब साडेअकरा बारा वाजता त्याच सगळं आपण घालायचं सगळ साहित्य मग पुस्तक वाचायचं बायका ते पुस्तक वाचल्याशिवाय फराळ करायचा नाही.
मग ते एका ठिकाणी बायका खूप बस असं काय खु खूप बसतात तुझ्या सारख्याच पूजा करतात मग कथा ऐकायची.
हा हा
तनी हळदीकुंकू लावत्यात, आरती म्हणतात हळदीकुंकू लावत्यात प्रसाद देतात जरा. म्हणजेेत के पंचाकृती
हा हा
मग त्या बायका आपल्या घराला जाऊन मग फराळ करायचं. ते पुस्तक ऐकल्याशिवाय फराळ करायचं
अ ती कथा ऐकायची असत्या.
हम्म कथा ऐकायचं असते. मग येऊन फराळ करायचं मग दिवसभर काय खायच नाही संध्याकाळी जरा फराळ करायचं मग सकाळ उठून उपवास सोडायचा.
हा हा
ते कुमारिकानी पण करायचं असतं ना.
होय ते कुमारिकाणी करायचं असे ते चांगलं असतं ज्यावेळी आपलं लग्न होते क त्या लग्नात मग त्या त्या कुमारिकेच उजवत्यात. ते उपास हम्म आणि ते उपास असा आहे कि उपास एकदा म्हणजे ते उजवते आपलं आपलं म्हणजे आपल्याला आता- आता ते एकदा उपवास करला का नाही आयुष्यभर मरोस- सरत ते उपास सोडायच नाही, किती बी काय बी अडचणी येऊ दे, ते उपास सोडायच नाही.
हम्म
बर
काय नाही.
हो हम्
पावसाळ्यात कुठे फिरायला गेल्यानी?
गेलत की पंढरपूरला. पंढरपूरला गेलत, पाटीच्या रेल्वेला गेलत साडेपाचला मग तिथन आम्ही इथन गेल मिरजेला मॅरेतन. रेल्वेवारली आम्ही पाच सहा जणी होतो.
अ ह
आम्ही रेल्वेने उतरलो पंढरपुरात, पंढरपुरात मग- खूप गर्दी होती मग आम्ही त्या लाईनीत राहताला थांबल. चार तास लागले.
अ ह
मग
ट्रेनने गेलता म्हणून लवकर पोहोचल्या नाही बस न तेन टाईम लागतोय.
साडेपाचला गेलेल तिथं साडे नऊला म्हणजे पोचल्यावर.
हा हा
मग ते आम्ही देवदर्शन घेतलं मग आलो. हो अशा ठिकाणी सतत खूप गर्दी असत्या. आता काय जायाचं नाही, निेवांत जायाचं. हम्
तु का मला हाक मारली होतीस? गप ग-
चिवा
बातचीत काही होत तर नाही, फोन कट झालाय.